हॅलो?
अठस
आहे कि घरात, तू कूटायस?
हाय मी पण, आ त्याकडे आलोय बसल इथं काय किती दिवस झालं फोन नाही, काय नाही, कुट बिझी झालाय येवढा?
काय हाय कीरकोळ काम. कॉलेज, कॉलेजमूळ वेळ मिळत नाही रे. लव आपल्या येतच की. कॉमर्स ला.
काँमरसला व्हय.
लवकर जाव लागते ना, सकाळी सात ला गेलो की चार ला येतोय बघ.
एवढा वेळ कॉलेज?
म्हणजे कॉलेज सुटते, सोड लवकर, साडेबारा पाहुणे एकला कॉलेज सुटते. ते स्टडी रूम ला बसते ना अभ्यास-
अभ्यासला? हम्म. चांगलं चाललंय की.?
तू काय करतेस?
मी आपल्या इथं नाही, सध्या मी कोकणात घेतली ऍडमिशन. फार्मसी ला. होय होय म
हम्. हम्. भार की, फार्मसीला म्हटल्यावर मग हे असल की, डिमांड अस
हाय बर्यापैकी तशी, म्हणजे काय आता ऍडमिशन क फ्स पण
असुदे चालायचं, मिळतोय जॉब एवढं काय?
जाँब मिळतय सोड, तेच काय जॉब नाही मिळाला, बिझनेस आपला स्वताचा एवढं का नाय त्यात. दोन ऑप्शन आहेत तशे.
म असुदे, आमच्याकडे एकच आहे, आम्ही फक्त जॉब- बिझनेस काय नाय आमचा.
ह
मग? बाकी काय?
काय नाही, काय हॉस्टेलाच.
हॉस्टेला व्हय? म तिथ हे कस क म्हणजे जेव-जेवणाचं कस-
काय हॉस्टेलच्या बाजूलाच मेस हाय. आजच सकाळी- मग आता काय करणार पर्याय नाही दुसरा मेसच लावा पाहिजे.
हं, हं, आणि किती किती रुपये आहेत त्याचं?
निश्चित
व्हय.
मेसचे सत्तावीसशे रुपये महिन्याला.
दोन टाइम काय?
हा, दोन टाईम.
दोन टाइम सत्तावीश
जेवण लय लवकर होतय इकडं- सकाळी बघ कितीे असत होते, जेवण पाहूणे एकला जेवण.
हां.
आणि रात्री बरोबर आठला जेवण. मग रात्री आकारात जेऊन गेले की नाही अ साडे दहा अकरा वाजत आले की परत भूक लागते.
हा आसयं त्यावेळी काहीतरी आणायचं स्नॅक आणायचं.
काय नाही आहे रे जवळ हॉस्टेलच्या. हॉस्टेल अस ठिकाणय की नाही बाहेर तीन किलोमीटर जावं लागतंय मग काहीतरी मिळतंय.
एवढ्या लांबाय.
हा आणि त्यात त्यात जंगल आहे सगळं
जंगल हाय भारी हाय की मग जंगल आहे म्हटल्यावर
कॉलेज का हॉस्टेलच्या समोरच आहे कॉलेज लांब नाय कॉलेज
जवळज हाय व्हय
हा तर, फक्त तिथं काय नाहीय छोट्या गावात हाय एरीयात मेन गाव बाहेर आहे आणि आज छोट्या गावात खोलीच हाय त्यामुळे जवळपास का तीन किलोमीटर मध्ये काहीच नाही. साधं दुकान पण नाही एक जाऊन कुरकुरे घ्यायचं चॉकलेट घ्यायचं म्हणलं तरी.
मग अवघड आहे. काहीतरी खायाच असल्यावर मग पर्यायच नाही.
कॅन्टीन हाय खर ते कसं असतय रविवारी कोण येत नाहीत. रविवारी सुट्टया देत्यात कॅन्टीनवाली आणि आली तरी लईतली किती वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत मग रात्री काहीच नाही.
असं आहे. अवघड हाय रात्री भूक लागल्या वर अवघड आहे.
हाय मग इथनंच कायतरी आपल इकडूनच घेऊन जायला लागते खायला.
हम्म हम्म आ आणि हे आहे का मुली मुली पण आहेत का तिथे?
अ हाइत की कॉलेजला आहेत म्हटलं.
हायत व्हय आण त्यांच हॉस्टेल आहे का त्या येऊन.
ते नाही नाही. हॉस्टेल पण आहे. त्यांच पण माग आत गावात आहे. त्यांच पण एक आमच्यापासन एक एक दीड किलोमीटर आत अजून त्यांच हॉस्टेल हाय.
दीड किलोमीटर हा हा हा.
आता आम्ही एक माग एक आणी गाव आहे. तिथं तिथं हॉस्टेल आहे मुलींच. त्यांचं कसं गावात आहे रे माणसं तर आहेत. आजूबाजूला आमच्या इथं आजूबाजूला घरचं नाही. पुढे जंगल माग जंगल इकडे जंगल तिकडे जंगल मध्ये बरोबर कॉलेज आणि हॉस्टेल.
अवघड हाय आणि बस आहे का कॉलेजला? कोणतरी लांब राहित असले तर,
अ हॉस्टेलवाल्यांसाठीच आहे म्हणजे त्या मुलींसाठी आहे बस. बाकीच्यांच काय आपलं आपलं काहीतरी, करून या एसटी आहेत. एसटी येत्या नाहीतर मग काय रीक्षा.
हा हा मग हे खेळायला कूठं खेळायला जातोस का? क्रिकेट, फुटबॉल?
क्रिकेट खेळायला जातोय. इथे जास्त क्रिकेटच वेड आहे. कोकणात लय क्रिकेट खेळ त्यात काय तिथं एक हाय म्हणजे ग्राउंड म्हणता येणार नाही ते ते शेत हाय. मग ते कस त्यांचं शेत कस तांदळाच शेत हाय रे मग, सहा महिनेच काहीतरी सहा महिन्यानंतर काय लावतच नाहीत.
हा मग रिकामच असतील ते.
हा रिकाम असते. त्यामुळे तिथे खेळायला मिळते.
हम्म म्हणजे ग्राउंड नाही काय कॉलेजला?
हाय ते ग्राउंड खर ते काय व्यवस्थित नाय. जरा, कॉलेज कसं असं डोंगरावरती असल्यासारखं आहे. त्यामुळे वाकडे तिकडे ग्राउंड हाय. त्यापेक्षा ते शेत आहे ते परवडते चांगलं खेळायला.
आमच्या इथं आहे सोड मोठं ग्राउंड आहे एकदम
हा.
तिथं फुटबॉल पण खेळत्यात. क्रिकेट खेळत्यात. असा विषय हाय, फुटबॉल जास्त खेळतात सोड. का पहिल्यापासन हा. तेच कि फुटबॉल आवडतो नाय इथं सगळ्यासनी त्यामुळ.
हा हे सगळ.
का म्हनलास.
सगळीकडे आपल्या इथे जास्त फुटबॉलच हाय बाकी काय क्रिकेट अ बऱ्यापैकी खेळतात.
हम्म.
पण आहे खरं
क्रिकेट च हाय पण एवढं नाही आता ही हाय की व. आता वर्ल्ड कप चालला. हम्म तेच. तुझी तुझी टीम कुठल्या.
नाही मी नाही बघ तेवढं फुटबॉल.
बघत नाहीस व्हय.
कदीच बघितलं तार.
हा हा हा तेच प्लेयर, प्लेअर कुठला? तस काय नाही.
नाही एवढं काही नाही तसं.
हा आमच काय मेसे आहे तेवढा मेसे आणि आयपीएल मध्ये धोनी.
हा मग आपण आय पी एल चॉईस सेम हाय.
सेम आहे काय मग सोड मग काय विषय नाय.
काय म्हणलंस.
आपण पण धोनीच.
हा तेच धोनी.
वेगळं नाही काय, काय पण होउदे.
हा हा. मग काय मगशी इकडे गेलेलो रे. जरा फाट्यावर गेलतो ते रोपा आणायची होती हेजी. आपल्या आंब्यासाठी.
हा.
हम् शेतामध्येध लावाय आता तीन झाड आहेत ना हे जी आमची आंब्याची. हम्म, हापूस आंब्याची तीन हायत. होय तेच की कालमीच की.
कुठे मिळाली तुला.
हेथ आमच्या इथं जवळच दोन किलोमीटरवर हाय नर्सरी.
हा
आणालेत मग जे बारक असते का नाही तेज.... बारकरू. क नाही त्याच दोनशे तीनशे रुपये घेतत आणि जे मोठं झाड आहे. रेडीमेड आंब लागत ते दोन हजार रुपयाला.
हा हा हा हा तसं पण मिळते आंब लागनार.
मिळतयं की आम्ही गेलतो काणी तिथ हा आम्ही गेलो तर त्याला आंबे हॊतात मोठे एकदम. तस झाडाला. तुमचं काय हे आहे का शेतबीत काय आहे का?
अ नाही आमचं नाही शेत.
नाही कायं.
नाय. आ हा नाही तेब आमच काही तर दारातच काहीतरी झाडं लावली तर हाय ना आमच्या दारात तशी झाडं जांभळाचं आहे. नारळाचं. हाय, जांभळाचा हाय, पेरू हाय, लिंबू हाय, कडीपत्ता हाय च दारात भरपूर झाडं लावतात खरं.
हा तस आमच आहे सोड अ-घराच्या बॅक साइड ला आहे सोडं. आपलं आवळ्याचं हाय. कडुनिंबाचं हाय, त्यानंतर लिंबूचं हाय, अ-शेवग्या हाय. त्यानंतर सीताफळाचं अनं लावलयं. कोरफोड हाय.
झाड पाहिजे तेच खरं.
हय तेच की आणि शेतात पण काय आहेतचं सोड. शेतात आंब्याची आहेत. चिकू ची हायत, सीताफळची हायत, जांभळ हाय.
काय काय शेती आहे तुमची.
अ आमच ऊस असतोया ऊस एक करतोया. आपलं भात एक करतोय आणि जास्त. तर हेच करतोय आम्ही भाजीपालाच करतोय ते भेंडी. हेआ कोबीज फ्लावर.
हा.
हे सगळं करतोय.
चांगलयं.
ह तेच की तिकडं. वातावरण कसं आहे पाऊस आहे का काय.
पाऊस नाही रे आपल्याकडे सारखाच आहे मध्ये पाऊस आला आणि परत थांबला तर थांबलं. पाऊस का नाही परत आता.
नाहीय कायं.
नाहीय.
तिकडे आल तसो हा हा होय तिकडे अ. तुमच्या कॉलेजच्या इकडे लय गरम होतं असेल की
होयं.
हे कोकणात म्हणल्यावर जास्त
नको नको नको होते नको नको.
ठीक आहे त्या भागात जास्त उष्णता.
हा.
इकडा आलता आमचाकडं आलेला सोड काल आलेला. आज परत गरम वातावरण झालय तापलंय सगळं.
काल पडलाय पाऊस आमच्याकड.
हुं होय. काल पडला, सकाळी होत सोड रेग्युलरच. नंतर हे झाले.
आमच्या इकड नाही पडला काल खरं घराकडच काय माहिती सिटीत नाही पडला पाउस.
नाही.
नाहीय.
हा तो तसा पडतंय व्हय ठराविक ठिकाणी पडतोय ठराविक ठिकाणी ते
काय तर
बर चालतय मी जरा बाहेर निघालोय. तुला करतो नंतर कॉल हा ठीक आहे हा.